नमस्ते. नमस्कार.
नमस्ते.
काय करत होतीस? हम्म बसलेली. हम्म.
काय चाललय मग?
चांगलं चालू आहे. वातावरण कस आहे? वातावरण म्हणजे आता पाऊस नाहीये चांगलं आहे वातावरण.
हम्म.
तुमच्याकडे पाऊस आहे का? आमच्याकडे पाऊस नाही. बंद झाला का? हो. हा. थंडी हवा आहे. हो का? हा. तुमच्याकडे काय? आमच्याकडे पण बंद आहे पाऊस, ऊन होतं सकाळी दुपारी.
हम्म.
हा तुमच्याकडे काय प्रसिद्ध आहे? आमच्याकडे
ह्
अम पुरणपोळी. कशी करता तुम्ही ती? कशी करतायस हम्म हरभऱ्याची डाळ शिजवून घेतात तिला गाळणी मध्ये गाळून घेतात त्याच्यात गुळ किंवा साखर टाकून घेतात लगेच ते गाळून घेतात ते पुरण लगे अह कणिक भिजवून घे ता लगे लाटून घेता, लगे पुरण त्याच्यात टाकून घे ता परत तिला लाटून घेता परत तव्यावर टाकून घे ता होवून गेली पुरणपोळी. तव्याची करता का? हा दोघं. खायला चांगली लागत असेल? मग चांगली लागते ना.
पुरण
हम्म रस, खीर हम्म. आंब्याचा रस. हो. हम्म. अजून काय मग काय काम करता तुम्ही? मी काय नाही घरीच असते.
हम्म. तुम्ही? मी ब्लाउजच शिवते. हम्म. ब्लाउस शिकते मी. हो.
शेतात जाते. रोज जाता का? नाही कधीकधी. हा. मजूर लावून काम करून घ्यायचं, आपण पण करायचं. हो का? हो. ब्लाऊज तुम्ही डिझाईनचे पण शिवत असतील, हो हो का? डिझायनचे पण शिवते, हम्म हा अजून तुमचं जेवण झालं? बाकी आणि, हो काय? काय स्वयंपाक केला? स्वयंपाक आज एकादशी हो का मग तुमचा उपवास असेल मग, हो. मग मला बटाटे केले हो का, हम्म.
हॅलो! काय करतो? हा मग तुम्ही म्हणले थांबा, म्हणून थांबलेतय. काय पण, काय पण आन ना काय? काय पण आणा म्हटलं, तुम्हाला जे आणायचं असेल ते. हा चालेल.
हॅलो! हा बोला, नमस्ते! नमस्ते.
काय चाललं अजून? काय नाही हम्म. सगळं ठीकठाकय? हो. एकादशी साठी बटाटे केलेय हो का हा भुईमुगाचे शेंगायताना हा त्या वाफुन वापल्या हा. काही पापड तळले हा वेफर्स. चकल्या, चकल्या होय. मग अजून काय, अजून काय नाही मग. दवाखाने हायत का तुमच्या आजूबाजूला? मग हायत ना. हायत का हो.
हम्म.
काय? हो दोघच हम्म हा. तुमच गाव आसल ना? खेडय का शहरय म्हणजे थोड शहरासारखय हा.
लाईट असते का तुमच्या गावात मग असतेय ना. हो नाहीतर तर खेडेगावात कस ये लाईटे ये जाय करते असं नाही. आमच्या इथं म्हणजे कायम असते फक्त पाच मिनिटं जाते. असं गेली तर. आमच्याकडे दर शनिवारी जाते, हो का. तुच्याकडे काय अजून? सतत जास्त पाणी पिकतं तुमच्यात. अम कांदे, कपाशी, मकी, गहू. हम्म. आमच्याकडे ऊस पिकवता जास्त, हो का? हो. हा अजून बाजरी, भुईमूगच्या शेंगा हम्म. अ केळीचा बाग, हो का? लिंबूचा बाग हो. असंय आच्याकडे सोयाबीन टाकतो, होय का? हम्म. अच्छा! अजून बस स्टँड तुमच्या घरापासून जवळ आहे का लांब आहे? बस स्टँड का जवळ आहे. जवळ आहे का? हम्. आणि असं कटलरीच घ्यायला जाता मग ते क टलरी जवळ आहे काय लांब आहे कशाने जावं लागतं? म्हणजे आता थोडंसं पंधरा वीस मिनिटं लागता. हा, सगळं भेटत असेल? नाय. सगळ्या वस्तू भेटता हा. तुमच्याकडे? आमच्याकडे पण आहे ना पण आम्हाला जास्त लांब जावं लागतं आमचं लय खेडं गाव आहे. हो का?
हो.
तु जा जास्त वेळ लागत असेल मग जायला हो ना रिक्षाने जावं लागत. पायी पायी जायचं काम नाही मग, हो का? हो. काय नाही, मग काय चाल्ला? असं बाया असं गप्पा मारायला बसतात का? मग बसतो ना. बसतात, हो. चांगले असतील बाय सगळ्या, म चांगल्या आहेत. तुमच्याकडे आच्याकडे
बरे आहे? हो.
आमचं जास्त असं खेळायला आहे, हा त्याच्यामुळे अच्छा! आता काय जेवण केलं? नाही बाकीयं अजून आता करायचंय, आता करायचंय. हम्म. भाकरी पण करत असणार तुमच्याकडे? मग करता ना. हं. कसली हम्मं बाजरीची. हम्म ज्वारीची पणं नाही तीं नाही करतं.
हम्म.
काहीकाही नागलीची भाकर करता, हो काय? हा. तांदळीची भाकर करता, आमच्याकडे नाही करतं. नाही का? नाही, कां हां म्हणजे काही ठिकाणी करता असं हा चालतंय, तुमच्याकडे अशी गाडी वगैरे असं म्हणजे कसं? मोटरसायकलं. हम्ं तुम्हालां चालवता येते का? हं नई. तुम्हांला? हो. कधी शिकल्या होत्या? - हम? बारा महिने झाले. हो कां? म ऐकट्या जात असणार तुम्ही? हो ना. कुठेचे चालत नाही नवीनं नवीनं हे नां. हां मग तेंच म्हणते नां असं काही वस्तू घ्यायला जायचं राहिलं तर कोणाची गरज नाही तुम्ही जात असणार ऐकट्या.
हो.
स्कुटी पणं येत असेलं मगं? स्कुटीच ना मग, हां स्कुटी सांगतिये तसं सांगितलं गेलं. हम्म्. स्कूटी घेऊन जाते, हों कां? हो, कोंणत्या कलरची? - राखोटी, हो कां? मस्तं कलर ये. चार्जिंग ची, होवं कां? हम् तुल चार्जिंग कुठं करता? वयर लाऊन घ्याची नाही, बॅटरी काढून घ्यायची, हो का? हम्म. हां मगं चार्जिंग झालं ते कस काय समजत? लाईट चमकतो, हो का?
हो.
हां. लाईट चमकला कां समजून जात चार्जिंग झाली, हो, हो. काय मगं आजुन? काय नाही मग चालेलंं धन्यवाद, धन्यवाद. हो.
तुमच्याशी बोलून